हॅलो.
हा कानाला लावून बोल ना फोन. निससा हॅलो हॅलो करतो. हम्म. व्यवस्थित एक ठिकणी निवांत बैस अन येताना आवाज ऐक. याला.
माला नाही येत.
हा हा. काय काय?
मला नाही येत.
काय?
तुमचा आवाज अटकत अटकत च येतो.
अटकत अटकत येतोय का?
नेटवर्क मध्ये ये ना मग,
मग काही स्पेलिंग बोलून दाखव ना आम्हाला. अँपल च स्पेल्लिंग काय आहे?
ॲपल च ए डबल पी एल ई अँपल.
ए डबल पी
ल
हम्म
ए डबल पी
हा बॉलच.
हे आम्हला शिकवेल नाही हे. ऍपल
बी च बी हां कॅ मग कॅटच.
त्याच श
हॅलो.
कॅट
अरे मग त नेटवर्क मध्ये य ना. आवाज येत नाही ना. हॅलो. हॅलो. हॅलो.
नेटवर्क मध्ये आहे नेटवर्क ममध्ये.